हॅलो.
हा जेवलाव.
हम्म जेवले बघा, तुम्ही.
होय.
काय करायलायसा.
काय नाही मुलगा झोपला.
झोपला काय.
होय.
काय झालं त्याचं.
तो आज जेवला नाही, धमावला.
हं फोन पाहिजे होता नव्हे.
हा दिलत तरी पण जेवला नाही
होय मगाशी पाहिजे होता हो मगाशी पाचला आपण बोलाल तो तेव्हा पाहिजे होता
हम्म
हम्म जेवलास म घरातली ते सगळी
हा जेवली काय
हो मग
काय नाही बाबा
हम्म घरातले ते पाऊस एवढा मोठा नाही पडला इकड जरासच पडला
हम्म हम् मला वाटलं पावसामुळे काय रेंजशन गेले काय
नाही अ रेंग नव्हती गेली पाऊस पडल मग त्यातनं रेंज कमी असते ना
हम्म हम्म
मग सारखं कटतेण होणार आवाज सरळ येणार नाही
हम्म हम्म
त्यामुळ त्याच्या ह्याच्यावर कसा काय लाग तुमच्यात घेतलाय
काय ते
ऍप तुमच्यात घेतलाय सकाळी हम अँड केल्यायेस हा
हा
हम् म्हणून लागला
हम्म हम्म
हम्म आणि काय मग
काय नाही बाबा
तुमच्याकडे पडलाय पाऊस
नाही पडला
हम आमच्याकडे जरासा पडलाय जरासाच पडलाय खरं
हा हा खरंच मी लक्षात ठेवा काय कुठल्या नंबरला किती वेळ केलाय ते
हो हो या्या नंबरला आता पहिल्यांदाच करावलो आहे की
हा तेच की
त्या नंबरला झालं ना पाच वेळा
काय माहित ओ पाच वेळा नसेल झालं मगाशी आपण किती वेळा बोललो एकदा ग दोन वेळा
एकदाच बोललोय
हम्म मगाशी एकदा आणि हा काल चार
त्या नंबर कालच पहि्या